हॅलो.
काय करताय?
येतोय काय आवाज हॅलो?
हो आला आवाज बोला ना.
बोला काही नाही बाळाला झोपवते, हो. तिला बरं नाही, तर ती झोपायला वगैर नाही
हा, हा होय तब्येत बिघडलीवती जरा पोरांच चालूच असतंय.
हो तिला दात यायला लागली हो जरा उशिरा ती आता बारावा चालू आहे पण तिला उशिरा येत आहेत.
होय.
हम्म तर फारशी ताप चाललय तिचं
हा
संडास आणि ताप चाललाय तिचा त्याच्यामुंल जरा कुरकुरच करते राहत नाही.
होय नाही लहान असले की मुलं जरा तास होतोय दात वगैरे येतातना त्यांना
हो किती दिवस होतो असं म्हणजे किती दिवस होतो?
आता दात येऊपर्यंत तीनश चार दिवस तर फेवर पण होतो त्यांना ताप वगैरे येतोय ना
हो हो,
डॉक्टरांकडे गेलं तर ते दंत मग ते काहीतरी हे असतं बघा अं काय लावतात बरं
हा ते डिक्की मालीची पावडर मिळते. हा हा ती मिळते. पण नाही तिला संडास होतच आहे तरी पण डॉ
नाही ते त्याच्यासाठी नाहीय म्हणजे टॉयलेट सा वगैरे नाहीे सोडा अं म्हणजे काय म्हणतात आपल्या हेडच्या तिथे आणि जरा पायाला, कानाच्या मागे जरा घासलं ना की जे हिरड्यांच नसा असतात क नि त्या्या त्यात शिरा वगैरे त्या साईड ला असतात. ना त्यामुळे ते जरा घासलं की जरा बरं पडते आणि हलकं पडतं त्या नाही यायला,
हा का म्हणजे कानाच्या मागे पण त्याने घासायचं मी फक्त दाताला लावत होते आतून
नाही नाही दाताच्या सॉरी कानाच्या मागे वगैरे घासलं ना की कमी येतं बघा, हा
हो का मग करून बघते मी तुला हो,
ज ग्रॅप रवाटर कंटिन्यू ठेवायच दिवसातून तीन टाइम आता बारा महिन्याच्या म्हल्यावरती तीन चमचे तिला चालतं ग्रॅपट
ग्रॅफ वाटर द्यायचं का ते नाही दता अजिबात
मी माझ्या मुलग्याला जन्मन तो पाच दिवस झाल्यावरती तेव्हापासून ग्रॅपडर वॉटर चालू खरं त्याची कधी अशी काही पोटाची वगैरे तक्रार नाही.
हा का मग अंत अशी पण साप होते का त्यानी
हो सगळं व्यवस्थित होतो पोटात वगैरे दुखत असेल किंवा त्याला म्हणजे जे काय आपण खातो ते त्याला जर पचत नसेल तर ते पचवण्याची शक्ती त्यामध्ये असत आणि झोपतात पण एकदम निवांत
ह का अंत म ग्राय पटर
आम्ही म्हणजे कसं माझ्या मुलगीला पण पहिला मी घातल होत. ती पण आणि हा पण एकदम म्हणजे कधीच असं दमवली नाही दोघं पण पटरंग
ही फार दमवते आणि ताप पण येतो आणि, चालायला लागली की नाही आता ती आणि मध्येच आता शीच झालंय चालत चालतं अशी पडते ती तिच्यात हे राहिलं नाही शक्य
हा तेच की,
ह हा
जर ग्रॅपउट वॉटर तीन टाइम दिला ना तिला कि कवर होतोय.
हा का मी छोटी असताना आणलेलं पण मग आमच्या सासूबाईने ते शिशू बन काही असतं ना ते आणलं पण ते शिशू बन तिला सूटच होत नाही. तर मग ग्रा ई प वॉटर नंतर आम्ही दिलंच नाही. तिला मग ते दोन्ही बंद झाले शिशुवीन पण आणि ग्राईप वॉटर पण मग आता आणते ते ते काही महाग नसतं काहीतरी तेव्हा पंधरा विस रुपये
काय ते ग्रॅप वॉटर? नाही अ सत्तर रुपयेला काहीतरी आहे. सत्तर काय ऐंशी रुपये ला आहे.
एवढं महाग आहे ते नाही हो प्लास्टिकच च तर ह्याच्यामध्ये असतं ना ते छोट मोठ अस
मोठे हां मोठे आणते मी त्यामुळं म
हा हा हा छोट एक छोट हा हा.
हा हा.
बघते बरं देऊन काय होतंय.
हो हो चालेल, म्हणजे कसं मुलं झोपतात ना व्यवस्थित, माझा पण मुलगा जरा म्हणजे तेवढंच दूध वगैरे पेयला तेवढंच उठतो. नाहीतर खेळतोय निवांत एकटा खाली घातलं तरी.
केवढाय तो?
तो चा चार महिन्याचा हाय सोडा.
चारच महिन्याचं आहे का फक्त? हम्म हम्म. ओके, बरंच छोटं आहे.
हम्म.
बरंय, कुठल्या विषयावर बोलायचं?
आता काय चालूच हाय की. मुलांचाच विषय चाललाय ना म्ह ल बोलूयात आता ह्याच विषयावरती.
अ हो चालेल च चालेल. हां हां मला असं. मला हिच आता एक पहिलं मुलं आहे माझं, हां. हीच पहिली आहे त्याच्यामुळे, असं कळत पण नाही ओ. काय म्हणजे द्यायचं हे, जे जसं सांगतात तस तस करते. आणि मी पुण्याला.
होय.
हो.
हम्म हम्म.
मग जसं सांगतात, तस तस करते. मोठी माणसं सांगतात, कोणी फ्रेंडस सांगतात त्यांच ऐक
नाही खर म्हणजे मोस्टली कसं ग्रॅप वॉटरने पण कमी येत असं म्हणजे मी माझ्या मुलांना तरी देते ते तर आहेत व्यवस्थित. त्यामुळे सजेस्ट केलंय, म्हणजे घालून एकदा बघा. झालं कमी तर कंटिन्यू करा.
हम्म चालते मग मी. आता तिला ताप आहे ना सध्या उतरत नाहीये तिचा दोन दोन दिवसापासून. दवाखान्यात नेऊन आणलं होतं तिला शी साठी. तर ते पण कमी नाही आलं आणि ताप पण चढायला लागलाय.
अ -शी साठी पण हे- कोणतं मेडिसिन आहे बरं ते वासू कंपनीच एक हाय बघा, कॅस्पा म्हणून हाय.
काय?
कॅसपा म्हणून एक हाय.
कॅस्पा म्हणून का?
हां शी साठी ते पण चांगलंय. म्हणजे जर लिमिट म्हणजे लिमिटच्या बाहेर जर शी होत असेल ना, तर ते कंट्रोल करत.
ओके. हो होते हिला आव दिवसभरामध्ये आता काल, कालपासून तर कालही तिने दहा पंधरा वेळ केली. आता पण सकाळपासून तिची दहा बारा वेळा झालिये. मग तिला त्याच्यामुंळ विकनेस येतो ना, असं होतं.
म्हणजे माझा मुलगा झाल्यानंतर ना, त्याला म्हणजे मी मी जरा वरच वगैरे सारखं जास्त काहीतरी खायला लागले ना की पचत नव्हतं. मग तो पण अस दिवसातून सात सात वेळा असं शी करत होता मग मला जरा टेन्शन येत होत ते. म्हणून मी डाक्टरांना मेडिसिन आणलं होत. मग त्याच्यामुळे म्हणजे दिवसातून तो आता नॉर्मली एक दोन वेळा करतो. नाहीतर रोज सकाळी एकदाच. नाही तर नाहीच असा आहे ते.
करू शकाल का तुम्ही नाव
हो ठीक आहे चालेल.
मण हो हो इथे मिळालं तर मग बघते. कारण अ दवाखान्यात नेऊन पण आहे ना शी लागली म्हटलं की डॉक्टर पहिले अँटीबायोटिक देतात.
होय त्यांना कमी येत नाही खर तर मी मुलांना मोस्टली आणायला बघ. बघत नाही ते काय दवाखण्यातलं.
हो आणि अ प्रत्येक वेळी ये ना शी लागली की आता तिला सारखी लागतेच ना. दाता मुळ. किंवा तोंडात काही घालते त्याच्यामुळे शीचं लागते तिला शी लागली की अँटीबायोटिक. दे सर्दी झाली तरी अंटीबायोटिक. ताप आला तरी अँटी बायोट देणार आणि एवढ्या कमी वेळत त्यांना अँटीबायोटिक किती घालायचं त्यांच्या पोट. ना मग. असं होत आणि ते काही चांगलं नसत अंटीबायोटिक सतत सतत. पोरानं ना देनं.
मी माझ्या मुलगीला जस जास्त करून कधी अस दवाखान्यात घेऊन. गेलेच नाही मोस्टली घरातले उपाय किंवा. जेवढं तिला मेंटली स्ट्रॉंग होता होईल तेवढं मी केलंय तिला. म्हणजे एकदम अशी दगडासारखी झालिये ती म्हणजे जास्त आपण जपल. जपायला गेलं ना मुलांना कि, मग ती जास्त जा नाजूक होत जातात. त्यामुंळ नाहीच जपलेलं आपल्याला पण मुलांना बरं असतं. एक एक टाईमला.
हो म्हणजे ती निसर्गाशी थोडीशी. मिळून घेतात ना. मग त्याच्यामुळे ती कमी होत.
हा. आता ग्राउंड वरती वगैरे इतकी ऍक्टिव्ह झाली ती म्हणजे आता चार वर्षाची आहे. चौथं लागलय तिला नुकतंच खरं म्हणजे भरपूर तीच. मेमरी वगैरे एकदम शार्प झालीयं. निवांत असते एकदम.
हा ना.
हम् आता मुलगा पण म्हणजे- म्हणजे माझा दीड महिन्यात म्हणजे मोस्टली कसं मुलं तीन चार महिन्यात. मान धरतात ना. हा मुलगा माझा दीड महिन्यात. मानं धरयलाय. म्हणजे एवढा फास्ट प्रोग्रेस झालीय त्याची पण. हॅलो. हॅलो. हॅलो.